काय ग आलीस काय घरला
नाही बोल चाललय आता
म न मग सांगशील का नाही खुळे
यच होत मला असते बोल मला तुला काय सांगयचं होत सांग
हम्म बोल की
अग ते कार्यच आहे की नाही ते का
हम
ते काम माझ कनई मला फक्त सत्तावीस टास्क झालात आणि त्यात ऑटोमॅटिक तेवीस झाल्यात मी फक्त अकराच केलतीत
होय
होय आणि ऑटोमॅटिक झालंत माझे पुढचे सगळे टास्क आणि त्या सगळ्याच हा आणि त्या सगळ्याच मिळून फक्त किती चाळीस रुपये आल्यात
किती मिळालेत?
तझा हा
किती मिळेलत पैसे
हॅलो चाळीस रुपये चाळीस
कस मग त्या मॅडमला मेसेज करतील का नाही ग्रुप वर
टाकलय हेल्प हा ग्रुप व टाकायचं म्हणालेय मी पर्सनलला टाकलेलो मी फक्त अकराच कॉल केलत अकरा आणि तेवीस किती होतात बक्की बाकीच काल कोन केलं काय माहिती
म आठ, नऊ, नऊ, दहा, आकरा, बारा, बारा कॉल
हम्म बारा, तेरा कॉल समज
मग एवढं बारा तेरा कोल कोण केलीत ग
काय कळ ना आणि केलं ते असं काय झालं काय नाहीत आणि फक्त सगळं मिळून चाळीस रुपये आले ते ग्रुप वर बघितलीस असं एका कुणाच तरी झालं होतं की त्याला पण साठ कॉल कमप्लीट झालत
हा वय
कोणाच तरी झाले असं
किती कॉल झालतीत तुझी आकरा म्हणजे तेच त डबल ग्रेट केलाय काय बघ
काय झालं?
म्हणजे अकराच बावीस झालंत काय बक्की म्हणजे हेच कॉल रिपीटेड झाल्यात वाढतं तो डबलदा घेतलाय वाढतं
अगं पण तस झालं तर मग पहिलाच आधीच मी दहा, दहा मिनट बोललो नव्हताना म्हणता पमेंट कमी आलय मे बी त्याझं किती दोनशे चाल आहे क नाही मग आताच आताच पण किमान दोनशे तरी आहे पाहिजे ना चाळीस रुपये दिले
बरं यायला
दिवसाला चारशे रुपये पण बिंदास्त उडवतोय मी
काय पण हेंद रागातच बाई
बाकीकी बाई जाऊ ना तिकडं जव्हापासूनझ मुडं गेल्यानंतर मी कार्यावर कुणाला कॉलेज केला नाहीग
त्या मी आता मगाशी स्थहानिकायला फोन केल तो बा
कुठल्या?
तुझ्या तुमच्या मैत्रिणी रा
मग काय म्हणली.
काही नाही कॉलेजचा विचारले. का्याच बरा जरा बोललो काय नाही. कार्याच बोललो तिला आपण कमी झाचालत बा तिला पण दोनशे किती आलेत
अगं दोनशे म्हण तिला दोनशेच येणार ग कारण तीच आम्हाला सांगितलेली आहे ह दोन दोन मिनिटं जरी बोललं तरी पण पण त्याच नाहीतर पेमेंट येते म्हणून आणि सा आणि खाली की माशी
तुला तुला पाठवत होती ना मला स् शवट पाठवल्या त्याला पाठव पाठवतो आता जर तुझे राहिलेले कॉलेज ते तर कर मग तेवीच झाल्यात ना बाकीचे दहा दहा मिनिटेचं कर की
होय करायला काय नाही ग ते कॉल कोणाला जाईना झाल्या त्या मॅडमला पहिला मेसेज टाक. णारे मी माझं असं अस झालंय आणि फक्त चाळीस रुपये पेमेंट दिल्या काय करू ग चाळीस रुपये पैसे घेऊन म हड ह ना.
चाळीस रुपया जात ज देते म्हण कुणाला?
जा जात नाही सांगाले ना चारशे. अस अस त उडवतय ांबा बस.
ते चांगणार रे.
च मग आ काय बणते देव
काय नाही नाही.
जेवलीच काय विचारले.
नाही म्हटलो मी तुला
काय झालं उद्या सग
काय कर आमची मम्मी म्हणते तुझ्या तू बघ काय करतेस?
असवंत्या.
हम्म.
काय करायचं कण झालं आणि शनिवारी हे डीकेटीच सेमिनार आहे की
मीच पाठवलोय तुला ग बस.
ह. त अग होय ग विसारली असशील मण परत एकदा आठवण करून द्यायले जायचं ना. ह.
जाऊया की बाकी प्रीतीला पण सांगितलो सोड म
येतो म्हणटलं प्रीती आहे.
बघतो म्हटल्या बाहिती तर सोडाला त ती शेजार दिदीला पण एक कॉल आलाय म्हणा तिथं. ह. जर ती ती जर गाडीवर नाही येत असली तर मी पण येतो म्हटली असं.
सानिका पण म्हणाली त
काय ते हा सानिका आणि अंजली दोगी येणारयती.
ती म्हणाल तिके मी म्हटलो तुम्ही जर जाणार असल तर मला सांग म्हटल उगंच तिला आणि हा म्हटलो. आणि मी जर जाणार असलो तर सांगतो तुम्हाना पण असं म्हटलो.
हम्म हम्म
आणि काय सांगू बाई आ एमबी लाच घेणार आहेत ती दोघी.
होय होय त्यातो ठरलंय ग एमबीए आणि त्या दोघींना क एमबीए ला चांगलं पडलंत पण
खरं हिला जरा कामीच आहेततक
अंजलीला कन
हा एमबीला अंजलीला कमी चोड हला जास्त आहे सानिकला तिला अंजलीला एमचेला जास्त तिला कमी आहे. उलटच झाले स वोडे
काय करायचं कळ ना ब एक न्यायाच वाटत थांभ बघतो.
त्याच काय जाय. काय?
हा हा काय करायच मलाच कळना झालं अ अग माझं भेटणे हे इम्पॉर्टंट नाही आहे ग म्ह ते जायलाच पाहिजे असं नाहीये पण माझा बिया भोमला नाही दोनया त्यांना कळालं
म
हा ते काम करून झाल्यावर नंतर ना त इतका भेटून येणार असाय ते प्लॅन
बय चांगलाच आहेके मग
पण पार्लर बन अह मी त्यांनी जॉबलाचेत तेव वाटत सांगतय माझ मला स्वक करायच अस हा चाल होत्याेत ा तू किती वाजता चालू करताय दिवस पण चालू असते सकाळी किती सकाळी दहा वाजता चालू असते संध्याकाळी आठ वाजेपर्य आ पण साडेआठ वाजले मी कामावरून आठ वाजता येते आले की डायरेक्ट इेतच येते साडेआठ वाजली आणि काजी कुठची मग्मी गावाला घेत मगी असला का नाही एक जण खा थांबो एक व किती वज असत म्हणजे किती दिवसांना होणार पुरे ह चालेल, उद्या येऊ म? उद्या बघूया, उद्या लवकर येतो. सकाळी, सकाळी जमत नाही हो मला. आठला, म्हणजे आता पोटाला घालायचं. साडेआठ वाजेपर्यंत ठेवत्या, चालते हा. हॅलो? हां बोल, तेच ग तू दोरी हात बोंबला लागलंय. आणि आता कॉलेज चालू व्हायला तर दोन तीन महिने आहेत ना?
होय.
पिशवी देऊन येतो, मग काय कारायच काळानाच ग, ऐ महिश्री
मग मला सांग की बाई कन्फर्म नाही तर मी आवरायला बरं, नाहीतर तर मी दहापर्यंत त झोपतोय बाळ, साडे नऊ पर्यंत तरी
सांगून जातो, असं केलं तर.
चालतय जा म, मग कॉलेजला नंतर जाऊया.
हा, मी ते म्हणा लागलोय, हा पण चुकून तुमच आणि आमच पप्पा भेटलं तर
आं
तो एक विषय आहे ना, थांब चालूच राहुदे, चालूच राहुदे थांब. चालू राहुदे कॉल, हो म्हणजे हेच का करायचं झालं सोडा दोन तीन महिने. हो चाल चुकून पण एक दिवस पण मिस केले नाही मी. असुदे सोडा, आमच्या दिदीच्या लग्नाच्या टायमिंगला इथं काही लक्षात नाही म्हणा असे काय करायचं तेला? होय, आता बग स्मूथनिंग केलं तर नको तो मला सुटत होत नाही, मी ट्राय करून बघितलेल. म स्पा करायचंय, कधी यायचं किती वाजता? तीन, साडेतीनला, किती वाजता संध्याकाळी? सात साडेसातच्या पुढच. माझं टायमिंग हेच आहे, मी आयब्रो करायला पण ह्याच टायमिंगला, कावलीच मला वहिनी आता. बंद केल्यावर येत जा तु म्हणून. हा बघूया मी बघतो उद्या जमतय काय, नसेल तर मग बघ हॅलो?
झालं काय बोलून?
हा झाला, अगं पार्लरला आलतो ग, हा चला नाही त्यांची सून कावालती ह्या टायमिंगला कोण येतेय काय सारखं, उद्या ये म्हंटली ती. उदयाची अपॉइंटमेंट दिले, चला, हा बोल. किती मिनिटं झालीत ग आपली आराम झालीत ब नऊ पस्तीस तुझ्यासोबत होत चड बाकीच्यासोबत होत नाहीत चला पप्पा घरला
कट करतो आणि परत लावतो थांब कट करतो आणि परत त्यावरच लावतो
पर घती गु ग
अ ऐ का
ला हा
आता दहा मिनिट थांब झाल्यात आता कट करतो आणि परच यावरच लावतो थांब
अगं परत लगेच लावू नकोस लागत नाही
चाल लागतेय बघतो तरी
तुझा अज झाला लागत नाही थांब आता तरी आताची दहा मिनट काय झालं अध